हॅ
आला का आता ता आवाज
हम्म पहिल्यांदाना कठवून गेला
आ ती एक मये हात वल्ले की फोनचे लोक उघडणान काई नाई
भांड्या घसरट का तू
हा ना
ी जेवाल बसलेय ती नेली मग गेली जेवाला तिने केलं दोन तीन कॉल आता ती होन मग नाही बारा कॉल बाकीि तिच्या
मी म्हणतो तुम्हाला ते चिकट सापडेल तसं काय करूईल काय
सुवर्णा ताई म्हणे मला बी घ्यायचे सारे हा सारे हा म्हणता पण पैसे ताबडतोब भरा लागले पाहिजे ना
हा ना ते पावते तर घेऊ घ्या ना त्यांच्याकडून पावती तर भरून घेऊन
पाहत ते म्हणेे मी बाई मी आणून देतो म्हणे कुठं आणून देईल ते ना
हा ना त्याचे माग लागाना जरस
आणलं ना आणलं ना पावता जाना
कुढं आहे मग व्हॉट्सअप वर मी टाकलं तर ला त्यां ठ्या
वॉटसअप अर का
हा हा फोटो भाराची आपल्यानी स्थिती डायरेक्ट गॅलरीतून
चांला सांग मी व्हट्सअपला
आता मी कोळ कोळप्याची भरली कोळप्याची भरली मी आज आमचीेवली पाच जणीची
पाजजस झाेतय आहे मला वयशल फोन कर नाही ओळख नाही आलीच मला सांग का का आता नाही वावर अजिबात वाप नाही
आता जाव आलीिता वा
हा
आणि ते बे सडोसतो हुगला आपल म्हल
हा वश सांगाला लाग
हा तिला सांगा हा तला सांग आणि म्ह किती याच्या वावरात बी काढून ठेवाला फोटो
हो ना ग ल शिकुल आणि मी नव्हते शखुल आणि मार द गो बत्या
मारलं.
हम्म पण तिला काय म्हांड काका म्हणे मी याता तिथ उभं रा आहेईन म्हे काकाल डुबा आण जायचं वरचर. का मीरईनणध्ये दोन मिनट उभी
क जीचा मारचज
दोन तीन दिवसां माराच आणि आता सध्या वापणे ना
हा का
हम्म अना
नाहीन मंग
ह ना सरला सांग मग आपले ज अ कामगांध सापड या त्याच्याकंस तर लूर सांगायची आपल्याला
हा तीर् तिकड काय अगंद सा आपली हाई
हम्म
ती म्ह निसतेल ल उरं आणा लागल तर ती किती आणाय काय आणाय कोणा कोणाला लागायच काहीच माहत नाही ना.
कोणाच न कोणाचतवढ डोकं लावं तेव. बा आपल मा गुरु चालू चालूस काय घेचे म्हन. म पैसे द्याात कैस नाही बांधला.
कोण
छ ते
हा नाही हे आता कामाची आहे ना विचारणं बी नाही होहि ना कोणा कोणा कोणाला घियची म्हणून
मी चार दिवसाची घरीच नाही, तर मी निश्चित पळू राहिल रोजां मग पुुडं.
रोजानं.
नाही का बाया खुलठो बदला.
मेहेंदपूरवाजाना जो राहिल.
हा घरचच बाय भेटा आणि रोजान जाते. जच चल नाही बाहाहे भेटत मला आजबाजवस सुध द्या होई नेलं.
हा ना मला
चार दिवसाचा खुलता घातला पळू रालो स्वर्णातही नाही. मग ते जास् लाग आवरल ना.
हा,
हम्म,
अदु, मातारीला पाणी दे.
म म तेच म्हटलं,, आता उद्या काय करू, कॉल करू सगळदा.
हां,
सगळ्यात विचारून घेऊ,, अस, पैसे दिलेतय म्हण नाही तर जा तिकडं.
बरं, बरं.
हां,,
ते, आठाईसारखेच बि कॅन्सल झाल.
काउऽ
नाही म्हणू रायली ती मॅडम.
काऽ
ते सर लोक नाही म्हणले म्ह
अररा
ते पाणी तित ठेवलं बरं का,, ते दोनच गावं घेऊ राहिले भटजी भडजीन बाजार संघी घेऊ राहील फघत.
तेढा घटं ज्यादा आहे म बर्जीला दोन गट य,, अं
या कन बाजार सांगलीत एक.
गट जादा आहे ना. त्याचान. अ घीवून मी काय करू? गायकवाड चां फोन ईवू रायला, आता ते ऑनलाईन करा. हम्म, आवाज गुत रहाता.
वॉट्सअप वर पावत्या टाकाय येत्या टाकऽ
हा, मी आताय ना कृष्ण बोलू म्हणा, तुम्ही घरी ते काय म्हणे कसे लिहायचंय. मला द्या. म्या मागच्या वरशीच्या सापडून पाहिल्या, मग सापड्या निघ, म मागच्या वरशीच्या उचकु
हा.
त्याचबरोबर.
किंमत लिहायची पंधराशे रुपये. तेजावर काय लिहायचं इतरी दुसरं?